हॅलो? हा बोल
काय करायलायसा?
बसलोय बघ आत्ता आवरल घरातल. तुझं आवरल? होय हा हा. आवरल कामाव जायची हुतो म्हणून आवरलेल. त्यात त्यांनी गेल्यात आता एक दुसरीकड जाऊन येतो म्हणलत एक दोन तासाच काम हायं तेवढ करून म्हणताना म म्हणल तवर दोन त्यांच आवरेपरेंत म्हणलो आता काय करायचं बसूया अह. जाणार हायं खरं. खरं तिकडल आवरून तिनी आल्यानंतर निवांत जाणार हायं. अं ते म सगळीजण म जायाच असं म्हंटलं मग अर्चना पण येऊन बसलिया. कामगार गेल तिकडनच ती म्हणली तिकडल्या तिकडड जाऊ द्यात आम्हाला न्ह्याय येतो म्हणली दोघीसनी. म्हणून थांबले. जेवलोत. तू जीवलीस?
नाय अजून आत्ता चाल्लंय. तुमच्या अजून टायमिंग व्हायचेत. जेवायचे हम हम
आम्हाला कस ते कामाव जायाला लवकर सग हा सवयच झालीया. आणि कामावर जाऊ दे नाही तर नाहय जाऊ दे मला नऊ वाजता जेवाय लागतय बघ भुक लागते झोपाप आणि त्यात संध्याकाळची जेवत नाही नाय मी
हा त्यात सवय झालीय तुम्हाला
उटल की मग चहा हा बरोबर काय आपल्याला काही घेण देणं नसत चहाशी घेतलो तर घेतलो ते पण मनात लं तर नाही तर नाही घेत खर जेवायला मात्र साडे आठ नऊ वाजलं की भूकच लागते आणि काहीतरी खाल्ल्याशिवाय काही पर्याय नाय मग ते चहा बरोबर खारे बिस्किट खाल्लं कि मग ते नाही ग जेवण जात नाही मग नंतरनं
होय भुक सगळि हे होत्या
भुकच मरत्या म ते दुपारी दोन वाजता एकतर कामावर ती जेवण मिळणार ग तोपर्यंत काय आपल्यासाठी कोण सुट्टी लवकर करायचीय. म्हणतान म मी काय करतोय सकाळी काय पण हो दे केवढं पण लागू दे खायाच आणि म जायाच दुपारी कोण वाट बघत बसायचं दोन वाजता निवांंत जेवलं तरी चालतय म
होय चालतय की, आमच्यात पण आमच्यात पण सकाळचं चहा चपाती असत्या डब्यांना त्या मुळ ते खाल्ल की मग भूकच लागत नाय. मग हा सकाळ जवळ मग आमचं ते लेट प्रोसे तेच असती
होय कारण मग बारा तास रात्रीचा उपाशी राहिलेलो असतय की बाई आपण
होय.
आमच्या वाटणीच कारण स एक तर रात्री आपण सात आठ वाजता जर जेवलो तर दुसऱ्या दिवशी काय सात आठला कोण सकाळी एवढ जेवत नाय मग बारा म्हणतात तेरा चौदा तास उपाशी राहतोय दिवसभर आपण खातोय मग तसल काय उपयोग नाही ग सकाळी नऊ वाजता लागतय नऊला लागतोयच नाश्ता आमच्यात मामाचं काय मला सांगतात तुम्ही एक तर म्हणजे कसं दिवसभरात किती खात काय त्याच्याशी काय घेणं देणं नाय आपल्याला तुमचं लिमिट काय तरी पाहिजे तेल तेलकट कमी करा लिमिट पाहिजे तब्येत त्यांची बघितलीस काय तेनी हेल्दी येत आम्हीच म्हणायचे बिघडले.
हो ऍक्टिव असेल त्यांची तब्येत
त्याचं कस टाइम टू टाइम जेवण असं असतय ग सकाळी आता काहीतरी नाश्ता करत्यात फळ भाज्या काहीतरी खात्यात फळच की शक्यतो फळच खात्यात सकाळचं एकाद्र फळ कुठलं तरी खात्यात चहा चहा घेत नाहीत मग त्यानंतर न कवा त्यांचं बारा वाजता जेवण असते ते पण अ स म्हणजे पोटभर जेवतात सलाड वगैरे घेऊन आणि दुपारी मग चार वाजता काहीतरी खाऊ वाटलं तर लई लई तर चिरमुर फुटाणं तेन कसं म्हणजे प्रोट पोट भरल्यासारखं राहतं आणि हलकं फुलकं असत ग ते कॅलरीज वाढत नाही आणि संध्याकाळी म्हटलं आठ ला नऊ ला जेवण करते पण लिमिटमध्येच तेलकट काय खात नाहीत मसाल्याच काय खात नाहीत
म्हणजे सगळं डायट वरच
डायट लई भारी पाळत्यात ते त्याचं आहे वय कोणी म्हणनार नाही मी म्हाताऱ्या गत दिसतोय त्यांनी वय त्यांचा असून सुद्धा
त्यांचं डायट न ते सगळं फॉलो करत्यात त्यामुळ
होय त्यांचं जितलंय तिथं असतेय सकाळचं जेवण खाणं पिणं ओट्स वगैरे आणून तेवढंच आपल्यालं जेवढं पण त्यांचं कसं आहे असं काय पण आता रक्षाबंधनला त्यांनी यायचं झालं की मम्मीकडं मम्मी ला काय सांगत्यात हे बघ तुझ्या त्या पुऱ्या बिऱ्या काय करू नकोस? मला साधी पालेभाजी कुठली पण कर भाकरी कर एंकादरी बस तुझ दुसरं मला काय नको
हा म्हणजे सगळं हेल्दीच अनहेल्दी काय नाही आहे? वो
आमासनी म्हणतात की आता मी परवा गेल्यानंतर पनीर आणलेलं नाही घरात वाढदिवस होता म्हणून पूजाचा मग पनीर आणल्यावर ती पूजाला म्हणल मसाला मम्मी म्हणली मांसारीच इळती होती म्हणताना म्हनली मम्मीने सुकून खोबरं चिरलेलं ते ना म्हणताना मग मम्मीला म्हणलं नको घालूस मामा माळकरी आहेत आम्हाला चालत नाही मम्मीला पण माहिती होत आम्ही खात नाही नाही म्हणताना मम्मी म्हणली पूजाला दुसरं खोबर हाय घालूया तर म्हणली म्हणली पप्पा निसत कांदा टोमॅटो ची प्युरी केल्या म्हणजे तेलात भाजत्यात त्यात पनीर म्हणली भाजत्यात नी खात्यात म्हणाली हे असं म्हणलं काय करत नाही मग मम्मी म्हणली अग सातापा हाय जेवायला म्हणल्यावर मग जरास त्यांनी हे केलं मग म म जरा मसाला घातली खरं अस जास्त हे नाही काजू पनीर आणून ठेवलेलं खरं जास्त मसाल्याचं काय नाही म्हणलं डाळीची आम- टी कर नाही तर झुणका कर खरं पनीर मध्ये जास्त मसा गिरवी करायची नाही तेवढीच फडपडीत होय मग ते मग त्यांना पण तसच आवडतंय की जास्त मसाल्याचं खात्यात कुठं म्हणलो बरं झालं म्हटल दोघ जण
ते एक चाळीस आहेत त्यांची म्हणून बरं आहे आपलं
आणि त्यांना कसं जळजळतंय पित्ताचा त्रास लई होतोय तेलकटानं म्हणतान तेलच खायला जास्त बघत नाही
हां उलट तेच आहे तेलापेक्षा जास्त तुपाचा चा वापर केलेला
चांगला होय कारण आपल्या शरीरात हेल्दी पण राहतेय नाही
होय आणि ब्राह्मण लोकांचं बघायचं तेलाच न जास्त तुपातलं खाण असत त्यांनच आमच्यात पण म्हणजे होय घरच तूप आमचं पण त्यामुळे आमचं पण शक्य की तूर डाळीची आमटी म्हणा मस्त सालेबाद असं सगळं तुपातलंच असतंय बिर्याणी तेन असं आम्ही पण तुपातलंच करतोय मग
मग मी काय करतोय मी पण हेनी येणार असलं मी म्हणजे दुसरं जेवणाच कुठल्या खायला बघत नाही नाही मस् मसाला बिसाले घातलेलं मग मी पण काय कर ते त्यांना कसं फोडण तेवढंच डाळ खिचडी खिचडी भात किंवा वांग भात असं तेवढच भा करी मग खायला बघत नाही संध्याकाळचं जेवायलाच बघत नाहीत बळच्यान आम्ही असलो की पोरांबरोबर एक दिवस येत्यात मग खाईत नाहीत म्हणून वरडतोय नई म्हणताना मग काय करतोय मग घरात मी पण तूप काढतोय की मग ते तेवढंच तेवढं जरा असं तूप घालून करायचं तर म ते मऊ हु- तोय नाही भात असा फडफडीत होत नाही हां मग ते मग खात्यात मग जरा खात्यात मऊ भात असला गरम गरम वाढलं क नाही सलाड जास्त करून मग कोशिंबीर घ्याला करायची आमटी बिमटी काही घेत नाहीत मग मग तसाच भात करून देतोय तूप घालून भाज्या घालून केला कनी मग खात्यात आणि त्यांना ते आवडते पण खरच मग जास्त नाही खर तेल जास्त वापरलेला असलं की खात नाहीत व्हय मग मी तेलाचा जास्त वापर कुकरला कस जरा तूप जरी असलं तरी मऊ भात हुतोय
होय भात चांगला हुतोय कुकरला
करून तेवढाच द्यायचा मग कस फडफड ते खिचडी भात असल्यामुळे खायाला पण आवडतय
होय आणि ते डाळ तांदूळ अस मिनिमम प्रमाण पडलं की त्याच असं म्हणजे वेगळाच एक फ्लेवर तयार होतोय.
तसला आवडते त्यांना - मग काय करायचं आमच्यात तस मग आम्ही पण शक्यतो कसं संध्याकाळच मुलं पण शाळेेसनं आल्यावर पाच सहा वाजता जेवत्यात ग मग भाकरी मग त्यानंतर न तू जसं संद्याकाळी आठ वाजता लगेच काय जेवायला जात
जेवायला जात नाही होय आणि ते तुम्हाला पण कस तुमच्या त्या कामामुळ तुम्हाला पण सवय झाल्या दुपारचं खायचं त्यामुळ ते आणि ह्या दिवसात साथ उष्णतेच्या दिवसात तर एक तर पाणीमुळे हा जातच नाही आणि अस काय पण सारखं सारखं अस खाल्लं आणि पाणी जर कमी पडलं चुकून तर हमकास ऍसिडिट तीच त्रा
होय म्हणता ना आम्ही मग संध्याकाळचा शक्यतो नाहीच की, आम्ही इकड काम गावाकडे आलो तर अजिबातच खात नाही संध्याकाळचं तिथं जरा कस तिथ काय दुखत दुपारच भूक लाग जेवत नाही नी घरात असल्यामुळे सकाळी एकदा पोरांबरोबर दहा वाजता शाळेला जायच्या टायमिंग जेवलो कि मग दुपारी जेवायला बघत नाही. मग संध्याकाळी पण कसं पोरं काय करत्यात सहा वाजता आलीत की खात्यात काहीतरी काहीतरी मग त्यांना जेवायला संध्याकाळी मग मम्मी भाकरी टाकू नकोस बाई ना कायतरी कर फोडणी बिडणीचा भात बारका तेवढाच असं म्हणतात. ते फोडणीच्या भात खेचडी भात
खिचडे भात खाल्लेला चांगला होय आणि ते पौष्टिक पौष्टिक डाळी सगळ्या घालून टोमॅटो त्यान घालून होय ते पौष्टिक होते उलट
ते जेवायला करायचं आणि वाढायचं बास दुसरं नको म्हणत्यात मग आणि तसल केलेलं असलं की मग ते पाहिजे जास्त भाकरी खाणार असलं की म नको ते दुसरा पांढरा भात असला की नको म्हणतात आमटी भात खायला
होय आणि ते संपतय सुद्धा जास्त गरम गरम भात खाल्ला क नी तो संम
होय म मला करा लागत की जास्त त कारण आमची दोन्ही भावात तेक येतेय वरती येतंय म मा आईला सांगूनच घालण येत न ते मम मी म आत्तूकडन भात खाऊन येतो मी बारळयातन फुडणीचा केलाय म्हणून सांगते नई म त्याला पण आवडते ते पण खातय. म काय करणार
तुमचा संपत असेल. आमच्यात पण सोमवारची सुट्ट तेस त्या म दुपारचं काय? नाश्त्यालाही करण्यापेक्षा मग दुसरं काहीतरी करण्यापेक्षा मी पण एक एकदा तेच करतोय. खिचडा भात करायचा. गरम गरम सगळेच खात्यात. आणी बाळाला पण आमच्या आवडतोय तो
होय पण लहान पोराना
होय त्यांच्या शाळेत कर त्यात पण आव तो असं व्यवस तीत नसतोय
शाळेत नही कसं होत. ते एवढ्या मुलांसाठी करायच झाल की व्यवस्थित होत नाही आपण घरात कस स आपल्याला माहिती असतय आपलं पोरग काय खाणार. त्यामुळे ते पद्धतीनं आपण कसं तिकड कमी घाला ते बारकं खाणार आहे म्हणायच बकत
होय नाही आम्ही तिकट शक तो घालतच नाही एक मिरची अशी घालतोय आणि फक्त हळद आणि मीठ
ते गम
होय ते छान लागते होय आणि ते त्यांच्या शाळेत कस लवंगचं प्रमाण जास्त असतय. आणि ते लवंगाच अस सासमेला आल्यामुळं कनाय आमचं भात शक्यतो खातच नाही म डब्यात म्हणजे चपाती भाजी ते ना असं दिलेलं असतय. तेच खात आणि शक्यतो मग असं बारा एकच्या दरम्यान म्हणजे सोजीची खीर येतीया का नई मग ते खीरच खायला बघ त्याला आवडतच नाही, होय त्याला आवडत खातच नाही तो भात घरात आल्यावर मग सांगतोय मम्मा मला काय तसल आवडत नाही. ते भात तेन
शक्यतो आमच्याच पोरांना शाळेत चांगला असतोय सोड सगळ्या प्रकारच्या म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणजे बिर्याणीतच एक प्रकार सोया बिर्याणी करते आात मुग मुगाची डाळ घालून मूग घालून अखंड तेच करत पोरांसाठी जे हेल्दी आहे ते करत्यात छान आहे त्यांचे शाळेत खरं जेवण भ भारी भेटते त्यांच्या शाळेत
हा आमच्या इथं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जवळपासच्या गावामध्ये कनी ही कर द आंडी तेन देत्यात अंडी म्हणा अ आप ते परत पोहे तसं आमच्या इथं काहीच नाही हो नुसतं ते सोजी भात सोजी भात कंटाळ्यासारखी होत्यात मूल
अ ते कस वरण मिळणार असलं की नाही वरण मिळालं की नाही चालतय सोड र म्हणजे व ते शाळेच्या चनन पण असतय की
असते होय ते गाव लेवलला पण त्याची व्यवस्था म्हणजे अशी विचारपूस मना चौकशी मला करायला लागते तरच त्या गोष्टी मॅनेज होतात आवरल आत ता जेवायच आणि भांडी घासायची आता हम्म बर बर चालत आवरा मग तुमचं पण हा हा चालते ठेवा